हा बोला मॅडम झालं का जेवण?
हा, हो, झालं.
अच्छा.
आवरल आता सगळं जेवण तेस म्हणल. बसलेेल म्हणून म्हंटलं फोन करूया.
हा, हा, हा.
हा मग तुमचं झायला आवरलं?
हो झालं माझं तुमचं बी, एड, चं ऍडमिशन झालं का मग तुम्ही कन्फर्म केलं का म्हणजे.
ऍडमिशन कन्फर्म झाले म्हणजे केले मी पैसे भरून फक्त रजिस्ट्रेशन पण त्यांनी कराय सांगितलेलं ना कारण रजिस्ट्रेशन झाल्याशिय कॅपरांऊड ला नवा आल्या शिवाय हा होते मग हा पुढं नाही होत त्यामुळे मग रजिस्ट्रे रजिस्ट्रेशन तेवढं राहिलेलं करायचं ते कॉलेजचं पण कसं ऍडमिशन चालू होत. त्यामुळे दिवस न दिवस तिथं जाऊन बसायला लागलं. ते माझं कॉलेजकडे दुर्लक्ष झालं.
हो हो हो करेक्ट. तसंच होतं. आमचं आम्हाला न कॉलेजमध्येच बोलवलं. आणि सरांनी तिथच रजिस्ट्रेशन करून दिल. फक्त त्यांनी जे बेसिक रजिस्ट्रेशनला लागणारा पीडीएफ फॉर्म वगैरे. किंवा ते कॉन्फ कॉन्फरन्सच जे होत ना आपलं. डिग्री सोबत. आणि मास्टर डिग्री सोबत. एक कॉन्फरन्सचा त्यांचा हे असतो. फॉर्म असतो. तो भरून, त्याची पीडीएफ सोबत ते आपलं डिग्रीच सर्टिफिकेट जॉईंट. पीडी यफ तेे एकत्र. अशा पीडीएफ त्यांनी आम्हाला बनवायला सांगितल्या. आणि रजिस्ट्रेशन त्यांनी त्यांच्या पीसी वरुन. लगेच करून दिल. म मॅडम हे हे. तयार करून आण म्हणे. जेपीची फाई वगैरे सगळया फाईल त्यांना रेडी करून दिल्या. वॉट्सपला टकू टाकून दिल्या. मग त्यांनी लगेच रजिस्ट्रेशन दोन मिनिटात केलं. तिथेच चेक केल्यान लगेच झाल. कॉलेज मध्ये जाऊन त्यांनाच सांगायचं ना. आपण कशाला लोड घ्यायचा.
ते कॉलेजचे शिक्षक पण, तसे पाहिजेत ना. एक तर त्या कसाय माहितीय काय. ते कॉलेज आमच्या घरापासून म्हणजे थोडस आउट साईडलाय. आणि जास्त म्हणजे तिथं कस. सगळी जॉब करणारीय. आणि पैसे दिल्याशिवाय, तीथ काहीच काम होत नाही. प्रत्येक गोष्टीला पैसा दयला पाहिजे त्यांना. फ्री मध्ये काहीच नको. हो म त्यामुळे जाऊ तिकडे म्हटलं. उगच पैसे घालवत बसण्यापेक्षा. बाहेर पैसे देऊन म्हणजे फुकट होत असेल तर कशाला ना. ह. काम होणार असेल, तीथ पाचशे रुपये घालून काही अर्थ नाही ना मग.
हम्म हम्म हम्म. त्याला काय करा तुम्ही. अ तो फॉर्म असतो ना. तो कॉलेज मादन मागवा. त्या फॉर्म शिवाय. तो फॉर्म नाही भरला जाणार तुमचा. डिग्रीज आणि मास्टर डिग्रीसोबत. जे कॉन्फरन्स त्यांचं सर्टिफिकेट असतं ते.
हा.
वाटलंसत मी तुम्हाला व्हॉट्सअप वैगरे पाठवेल. ते काढायचं प्रिंट. ते भरायचं आणि त्या ची पीडीएफ बनवायची. डिग्रीच्या सर्टिफिकेट सोबत. डिग्रीच कॉन्फरन्स आणि मास्टर डिग्रीसोबत मास्टर डिग्रीचा फॉर्म. आणि त्यांची पी डी एफ वगैरे तिथं अपलोड करायला लागतात. आणि आपला फोटो, इमेज आणि साईन. या ज्या दोन पीडीएफ आहेत. त्या पण पीडीएफ फाईलमध्ये किंवा फोटोमध्ये पाहिजे आपल्या मोबाईलमध्ये ते. सॉफ्ट कॉपी पाहिजे. म्हणजे. हार्ड नाही. मग ती पण तिथं अपलोड करावी लागते. मग या सगळ्या पीडीएफ तयार करून मागत जाईल फॉर्म भराया. म्हणजे ते सोपं पडेल.
हो करते.
हम्म. मग काय अजून राहिली ते. त्याचं कॅपराऊंड वगैरे कधी स्टार्ट होणारे. काही आयडिया आहे का?
आता काहीच नाय. आता ते युट्यूबरच चेक
ह मी पण नाही मी चेक केलं. त्याला अजून एक महिन्याची एक महिना वेळ लागेल. तीन हप्ते तरी लागतील. कारण रजिस्ट्रेशनच सोळापर्यंत आहे ना.
हा, हो. शेवटी शेवटी लागेल. मागच्या वेळेस तर कसं झालेलं. म्हणज काय? अ मला त वाटते बहतेक काहीतरी ते. ऑक्टोबरच्या किंवा नोव्हेंबरच्या हेला कॉलेज सुरू झालेल. फस्ट इयर. बीएड च. त्यामुळे, हा एवढ्या लेट होत.
बापरे.
गेल्या वर्षी.
मला आयडिया नव्हती एवढ्या लेट. म्हटलं सप्टेंबर पर्यंत चालू होउन जाईल.
नाही नाही. ऑक्टोंबर किंवास काहीतरी. आय थंक बहुतेक. ऑक्टोंबरच एंडिंगला सुरू झालेलं. नेमकीे मला एक्झॅक्ट डेट आठवत नाहीये. पण त्या दरम्यानच सुरू झालेलं.
हा हा ह. मग भरपूर लेट चालू झालाय ना.
हो
हम.
मग तुम्ही कोणकण असताय घरी आता?
काही नाही मी मिस्टर आणि हे मुलगा माझा तीनच जण. आमची छोटी फॅमिली इथं हा सगळे गावी आहे ना गावाकडे.
हा हा.
जाऊ पण अशी वेगळी राहते सासु सासरे वेगळे राहतात आणि आम्ही इकडे वेगळे म्हणजे ते गावाकडे राहतात जाऊ प्रॉपर जिल्ह्यामच्या सिटीमध्ये राहते आणि आम्ही इकडे त्याच्यामुळे सगळ्यांची घर अशी वेगवेगळी आहे तसं जास्त, एकत्र नाही किरण्यात पण एकच आहे ती कसं तिचं लग्न कधीच झालेलं आहे सगळ्यांच्या आधी तिचंच झालं ती मधली आहे तरी पण. मग तिचा तिचा ती वेगळी असं सगळे वेगळे
वेगळे वेगळेे आहेत सगळे.
अशी जॉईंट फॅमिली वगैरे नाही आहे कारण गावाकडे जॉईंट फॅमिली जास्त बघायला मिळतात ना इकडे सिटीमध्ये नाही आहे एवढं.
ह
खूप छोट्या छोट्या फॅमिली असतात हो.
हम् मग बाकी सगळं आवडलं तुमचं झालं माझं पण आता थोडंस राहिलय आता का
माझं, आवरून झालेलं आहे आज काही एवढा कोड नाही घातला स्वयंपाकाचा नाही कसलं नाही. आहे ते उरकाायचं फक्त एवढंच हम्म जास्त नवीन नवीन काही बनवलं नाही.
आमची कशी जॉईंट फॅमिली असल्यामुळे क कसं जरा असं रोज कसं पटकन सकाळी माझं माझं काय आवरता येईल का, आवरून जाते. रविवारी एक दिवस हात, लाग तो कामाला जेवढं होत आहे तेवढी काम, आवरावी लागते त
अच्छा मग बाकी वेळेस मग बाकी लोक करत असतील ना जाऊ सासू वगैरे?
सासूबाई पण आमच्या जातात कामाला जाऊबाई असतात घरी पण जाऊबाईंचं पण लहान बाळ आहे त्यामुळं असं एवढं काही हे नाही करत त्या पण उरलेलं काम परत येऊन करावे लागतात. असं काही नाही आमच्या जाऊ बाईअश एवढ्या हालीपिलीच्या नाहीयेत अशा. की बाबा होळ पडलेय काम करावं असं असं काही नाही.
हम्म हम्म हम्म ती लहाण हे म्हणून तसं होत असेल ह ना?
मी लहान आहे बाळ घरात मी लहान आहे. आणि बाळ तिच लहान आहेआणि कसं झालं आता परवा एक त्यांच मिसकँरेज झालं बाळ थोडस. त्याच्यामुळ पण त्या थोड्याश्या आजारी हायीत.
हा नाही मग ते रेस्ट वगैरे सांगितले असेल त्यांना मग आराम पाहिजे म्हणून बरोबर आहे.
आणि अंगानी पण अशी त खूप बारीक आहे.
हो हो हो नाही बघ काळजी घ्यायला
काळजी घ्यायला पाहिजे हो नाही आम्ही पण त्यांना जास्त सहसा काहीच करायला लावत नाही त्यांना जेवढं होईल तेवढं फक्त त्या संध्याकाळचा स्वयंपाक तेवढं ते पण भाजी आमटी बनवते. बाकीच सगळं मग वरच काय असेल तेवढं ते आमचं आम्ही करायच ते पण शेराशिरी करून दिला ना जॉब ग करून दि फोन निघालणार असे
चांगलेय मग मग त्या घरी
ग घरीच असतात घरीच असतात त्या घरीच असतात नाही जात बाहेर काम करत नाही काही त्यांना आवडही नाही तशी आणि शिक्षणाची पण त्यांची आवड नाही एवढी त्यांचं शिक्षण झालेलं नाही जास्त बारावी करून त्यांनी स्टॉप केलं परत लग्न झालं पहिला मुलगा एक आहे दोघांचं आमच लग्न एकत्र झालं होत आता एक त्यांना एक दोन मुलं झाली मला एक मुलग आहे
अच्छा
हम् पाऊस आहे का नाही पुण्याला
नाही इकडे पाऊस तर नाहीये दोन दिवस झाले मस्त असं कोरडं कोरडं आणि ऊन पण पडलं छान वाटतंय उलट संडेच हा बाकी दिवस पाऊस प हा बाकी दिवस पाऊस पडला ना आपण शाळेत असतो बझी म्हणजे पण्या आपच्या ठिकाणी बिझी असले तर पडून जाते ते पाऊस आपल्याला कळत पण नाही एवढं आणि असं रविवारी असं छान मस्त ऊन असलं थोडंसं बाहेर नाही गावं असं वाटतं त्याच्यामुळे ते छान वाटतं पावसात नको वाटतं हो पिजायला वगरे आजारी पडतोरा हां
अग तर केला बाबा प्लॅन संध्याकाळी जायचं फिरय
हा तेच ना घरात राहून नाही बोर होत आणि आपण पण बाहेरच असत तेच तेच रुटिंग खूप बरतते
आणि हो रुटिंग आणि ती कॉलेजच ट्रेस् मुळ क कसं होते मग ते कधी एकदा असं मला तर वाटते सॅटरडे कधी येतोय असं होतं एकदा तर
हा आपण वाट बघतो सॅटर्डेची पण तो संडे पण आता बघा संपून गेला अर्धाच राहिलाय त्यात मुलाचा मुलाचा पेपर त्याच गणित सोडवण चालू आहे एक्झाम आहे ना त्याची मॅथचा पेपर एवद्या त्याला म्हटलं बाऊ पटपटावर बाहेर कुठेतरी जायचेंय पाच दहा मिनटं
हा हो
थोडंसवर दोन तास तरी भेटू म्हटलं झालं का
हो
हम्म ग तेच आता निवांत असत का म्हणजे तुम्ही कामोी मारली रविारी किवा मग फिरायला जायचं
हा कामावरल्या नंतर मग कुठे इथंच तेथोढं काय अर्डणला जायचं मुला फिरवून कस आठवडाभर त्याला वेळत नाही त्याला जायला आम्हाला पण वेळ मिळत नाही त्याला द्यायला तो त्याच्या अभ्यासात आम्ही आमच्या कामात
पण तुमचं बरं आहे नाही का म्हणजे सासू सासरे तरी त्याला फिरवून आणत असतील ना
नयानत
नाही
सासरे काही सासरे ज आजारी असतात माझे त्यांच्या परवा ऍक्सिडेंट झालेला एक दोन पाच सहा महिन्यापूर्वी त्यामुळे त्यांना चालता येत नाही
अरे वापरे
त्यामुळे सासरे गलीच असतात सासूबाई पण कामावर असतात जातात त्यामु मग कोणीच नसत मग तो आणि त्या दवेचा मुलगा जितकं खेळतील तितकंच तेवढं ब घरी सगळं आहे सोयी घरात पण राहून पंटाळतात ना मुलं जास्त अस मग माझं माहेर जवळ असल्यामुळे जाऊतं तू माहेरी मम्मीच्या घरी माझ्या आता स सेकंड सॅटर्डे आणि फोर्थ सॅटर्डे ला सुट्टी असते
बरोबर
त्यामुळे तो मम्मी कडे जातो माझ्या
ह् ह माझ्या मुलाला प्रत्येक सॅटर्डे ला असते म सॅटर्डे टेन्शन नसतं आता फक्त एक्झामचा तेवढी एक्झाम आहे मग नंतर सुट्टीच
सुट्टी
हम्म.
हम्म हा हा.
हम्म.
तुमच्याकडे नसते का सेकंड सॅटर्डे फोर सॅटर्डेला सुट्टी.
नाही आमच्या इथं नसते आमच्या इथं हाफ डे असतो आमच्या स्कूलमध्ये.
आमच्या इथं सरा सीबीएससी सीबीएसई वाले जी जे आहेत ना आमच्या इकडे. म्हणजे आमच्या गावी त्या सगळ्यांना सेकंड सॅटर्डे फोर् सॅटर्डे सुट्टी.
असतो ना यांच्या स्कूलला नाहीये आहे बाकी आमच्या इथे पण असतो. आमच्या इथं हाफ डे असतो आणि. कॉर्पोरेशनची स्कूल आहे ना स्टेट बोर्डची. मग त्याला हाफ डे असतो आणि माझ्या मुलाला मात्र सुट्टी असते. काही स्कूलमध्ये सुट्या आहेत काही स्कूलमध्ये दोन सॅटरडे स्कूल दोन सॅटरडे सुट ही असं असते.
ह आमच्या हेच्यात तसच असते मुलाच्या क शाळेमध्ये. एक सॅटर्डे. फर्स्ट सॅटरडेला ऍक्टिव्हटी असतात सेकंड सॅटरडेला सुट्टी. थर्ड सॅटरडेला एक्झाम सुरू होते परत फोर्थ सॅटर्डे ला सुट्टी. महिन्याच्या फर्स्ट थर्ड सॅटर्डेला त्याच्या एक्झामच असतात. मंथली टेस्ट हम हम त कुठे येईल. यु के जी ला आहे तर इतका त्याला बाबा लोड आहे का नाही.
हि हि हि हि.
भरपूर लोड आहे त्याला ते पहिलीला गेल्यानंतर नंतर तर काय फर्स्ट मध्ये.
तेच ना.
ते तर आहे बाकी काय निवांत.
हो.
झाला वाटतं मी इकडून कॉल करते तुम्हाला.
हो हो चालेल.
चालेल.